हॅलो.
हा नमस्कार ताई आवाज येतोय?
एक मिनिट ह हॅलो.
हा आवाज येतोय ना म्हंटलं?
हो आता येतोय.
हा हा झालं जेवण?
हो तुमच्या क्लासेस कुठे आहे?
आमचे क्लासेस इथे आडगावला आहे. तुमचे कुठे ये?
आमच्याकडे उमराणतेत.
उमराण्याला देवरे का?
नाही म का हूल
हा हा हा. मी पण तिकडचीच आहे ना.
काय म्हणताय?
मी पण तिकडचीच आहे म्हटलं, मालेगाव जवळ मुंसे ऐकलेले आहे का?
ह. मी पण आहे ना कॉलेज ला होती. मंग सध्या ब्रेक घेतलेल.
हॅलो.
आवाज नाही येते ताई तुमचा हावेचाच आवाज खूप येतोय.
आता येतोय का? आमच्याकडे हवा चालू आहे सध्या.
नाही नाही थोडस ना त्या हवेचा आवाज बंद करा, नाही तर मग दोघींचे कॉल रिजेक्ट होतील आपले.
हा बरं
हा काय म्हणत होत्या? काय म्हणत होत्या तुम्ही?
तेच म्हटली मला त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे होती ना. मला पण नव्हतं माहिती त्या नेमकी काय मी पण फ आत फर्स्ट टाइम आहे माझा आता हा.
हा हा. नाही चांगलय ते. अग आम्ही जवळपास दोन दोन वर्ष झालेले करतोय.
हो का आणि त्याचे टास्क किती हे टास्क किती दिवसात कंम्पलीट करायचे?
आता जे टोटल आहेत ना आपल्याला एकशेवीस नाही सॉरी एकशे ऐंशी मिनिट करायचेत. मग दिवसाला आपण पाच पाच दहा दहा कॉल केले जस जसा वेळ मिळतो तस तसं करत राहायचं.
म्हणजे आपल्या याच्यावर का किती लवकर टास्क पूर्ण झालं तर
हा जेवढे लवकर झाले तेवढे पुढचे टास्क लवकर मिळतात आपल्याला हं तुम्हां रेसिपीज काय येता नवीन सांगा? आ नासिकला आडगावमध्ये
आडगावमध्ये का?
हो हो सी बीएससीचे आणि याचे घेते मी फक्त एस एस सी चे हॅलो! हॅलो